हॅलो, हॅलो हा काय करताय?
काय नाही चाललंय की आवरा आवराच चाललंय की. तुझं काय चाललंय?
हम्म हा माझं पण आवरायचच चालूय. चालु आहेत काम वगैरे.
होय. हा हा हा आणि त्यामुळे काय नाय
काही नाही. आज जरा आमच्या इथं कार्यक्रम होता.
होय तसेच
तो मुंडेश्वरी या अंशेत ना.
म्हणजे होन म्हणजे काय असते ते.
हा ते होय. अ म्हणजे एक मुकोंडा म्हणजे जी बदामीला वनशंकरी देवी माहती आहे तुम्हाला? बदामीची वनशंकरी. बदामी बदा बदामी गावातली बनशंकरी. नाही काय? बदामीला त्याच मूळ स्थान आहे. बनशंकरी मोनमा म्हणजे इचलकरंजी मध्ये ना म्हणजे माझ्या माहेरी बनशंकरी म्हणजे चौंडेश्वरी म्हणतात तिला. चौंडेश्वरी देवी आमोश्या असत्या. म्हणजे आषाढ चालवायच्या आधी. हा मग ते कस असते माहितीये का? त्या देवीला आरास वगैरे करत्यात. म्हणजे काल काय असते म्हणजे त्यांच. अमावशाच्या आधी मेन अमाोशाच्या आधी सुवासिनी वाणत्यात. म त्या देवीला आरास करतात. सगळ्या फुलां म्हणजे फळांची भाज्यांची. सगळी आरास करतात. हार वगैरे सगळ्या भाज्यांचं वगैरे करत्यात. म्हणजे चांगल्या चांगल्या भाज्यांचा सजावट वगैरे करत्यात. मस्त पैकी. आणि सुवासन वाढायला घालतात‌. म्हणजे देवांग कोष्टींचा असते सोडा. साळी समाज देवांग कोष्टी. मग त्या लोकांसाठी म्हणजे त्या बायकांसाठी ना सुवासिनी मान असतोय. म्हणजे कालचा तो. मग त्या बायकांना सगळ म्हणजे चौरंगावर बसून त्यांच्या पाय वगैरे धुऊून. जेवण वाढवून. म्हणजे सुवासिनेला कसं करतो आपण हे काम तव त्यांच त्याप्रमाण मेन म्हणजे मानाच्या सुवासनी वाढत. हॅशटॅग सगळ्या आणि मग दुसऱ्या दिवशी का नाय, त्याचा मुकवटा असतोय. मग तो मुखवटा कस फिरवत्यात गावातून पूर्ण गावातून मग ते काय ते माहिती का? पहिला ते सुवासनी वाढलेले असतात. मग ते मुखोट आत्ता जवळ जवळ सकाळ पाासून सजवायला चालू केलेले असतात. मध्ये जी पालखी वगैरे काढ त्यात तुम्हाला नंतर, दुपारनंतर जे सजवायला चालू करत्यात. मुखवटा मग त्यासाठी दोन त्या आया असत्यात म्हणजे आणि त्या सूप मारत्यात चांगल्या अस तितकी, हा मग आणि ती मुखवटा आहे का नाही ते दोन माणसं नाचवतत. असा आहे ते, होय होय, दोन माणसं असतात म्हणजे जे चालूते तिथून एक तिथून एक माणूस घेतोय. आणि तिथन लास्ट पर्यंत एक हे करायसाठी. तिथून एक माणूस घेतोय. आणि मग थोडा असं करत करत चेंज होत जातात. सोडा म्हणजे ते मुखोटा घेणारे लोक खर तर, मुखवटा इतकां भारी असते बघायला. एवढी गर्दी जमते त्याला सांगू देे. मस्तच वाटतय त्यांनी मनच प्रसन्न होत. अक्षरशा देवीचा अस समोर आलं की काय असं वाटतय. इतका भारी असतो. ते होय होय, आमच्या तर जवळज होते. बघायला एवढी गर्दी असत्या, आ मी खास त्यासाठी माझ्यावर सासरून मिळाला माहेरला गेलेलो, ते बघायला. आज होय होय होय, आता मग तिथं मग तिथून मग अ मग, गांधी पुतळ्याजवळ त्याचं दुकान म्हणजे मंदिर आहे. ना मेन मग त तर मग तिथं तिथं कनी त्याची पूजा वगैरे मग तो दोन म्हणजे अ ते हेच म्हणजे मुखवट आहे. कनी हम - तो मेन तिथं गांधी पुुतळ्या जवळ जास्त वेळ नाचतात. म्हणजे तिथं गर्दी भरते नाही. दोन्ही ने दोन्ही मग तिथं गर्दी भरत्या नाही. मग कस तिथं अ सगळा साहाळी समाज एकत्र येतोय. सगळा साहाळी समाज. अक्षरशा इतकं मोठं भरतय देऊळ बघायला तर एवढी गर्दी असते तिथं. मस्तच असते. कार्यक्रम तो मग आज त्याच्याच गडबडीत होते मी, आमच्या तर प्रत्येक घरात पोळी असते. त्या वेळेला म्हणजे आज अमोशा गत इथ, होय.
हा हा हा हा,
अमोशाला असते. तर प्रत्येक घरात पोळी म्हणजे त्यांच्या घरात नैवेद्य द्यायला लागतोय ना मंदिरात.
म्हणजे अमोशापर्यंत असतेय का अमोशा मग कितीला संपली काय असं काय,
चला, आज आता काय त्यांच्या आज खरी आमोशाच, की आजचीच खरीे आमोशा. मग आ काय त दुपारी तीन पर्यंतच होती. सोडा खरं आता तीन नंतरच ते मुखवटा काढतात. ना आमोशा संपल्यावर मग मुखवटा काढतात तो,
हम,
मग, आमोशाच्या पा म्हणजे आमोशा होती. मेन मग त्यावेळे नैवेद्य वगैरे द्यायला लाग ना तिथं, मंदिरात मंदिर पण भरपूर मोठं आहे ते मनशंकरीच.
मस्तच वाढतोय होय. वर्षातून ते एक कार्यक्रम असतोय इचलकरंजीला. हम्म, भरपूर मोठ्यांन असतं अहो, आरासच मस्त असत्या त्या देवीची.
काय असते. म्हणजे ते पहिल्यापासून हाय काय ते परफेक्ट.
हो हो, पहिल्यापासून परंपरा आहे. ती पासष्ट वर्ष झालं चालू आहे ती,
पाहून किती वर्ष झालय.
पासष्ट वर्ष आहे पासष्ट वर्ष आहे त्या भरपूर मोठ्यांने केल्यात ना. मग ते असं जागोजागी जिथं कोपऱ्याथ तिथं नाचवत तसली मुकोटा. रथ असतोय माग त्या रथात मूर्ती असतीया मुखोटा असतोय मेन. असं वाजवत वगैरे न्हेत्यात. तुमच्याकडे कसा रथोत्सव असतोय. तसच ते हा तसच ते न्हेत्यात. ह खरं मस्त असतय बघण्यासारखा असतेय ते एक कार्यक्रम. अक्षरशः आमच्या इथली लोकं कनी सुट्टी घेतात काही पण असू दे काम. सगळं टाळत्यात होय होय होय.
त्रास ऐकलं नव्हतं ह ऐकलं नव्हत हे कुठ इचलकरंजीला काय.
हो इचलकरंजीमध्ये इचलकरंजीमध्ये जरी गेला तुम्ही आमोशेला. जुलै च्या पहिल्या अमावस्येला. जुलै महिन्यातला तरी तुम्हाला हा कार्यक्रम बघायला मिळणारच.
होय.
होय होय होय त्या.
अच्छा.
हो त्याच त्या नाही सुभासिणी वगैरे वाढत नाही काल वाढल्यात. त्यांचा पण मान मोठा असतो भरपूर गर्दी. गर्दी तर इतकी असत्या अक्षरशःप्रत्येक बाईला सुवासिनीचा मान दिला जातो.
हा.
एवढ भारी असतं होय.
हॅलो रेंज मध्ये ये की रेंज आवाज अडकायला.
हॅलो
हा हॅलो.
हा अ
हॅलो.
म्हण तथं काल हॅलो.
अग आवाज आडकलाय.
आत्ता यायला लागलाय का.
अजून पण अडकायला असं म्हणजे असं अडकत अडकत हा बोल बोल बघू. हा बोल.
हा म्हणजे कस म्हणजे काल जो मान होता का नाही सुहासिनीचा. चा इतका मोठा असते की तिथं प्रत्य तो म्हणजे एवढी गर्दी भरते की समाज काय तो हा बारका नाही आहे भ भरपूर मोठा आहे ना. मग त्यावेळेला कस म्हणजे प्रत्येक जी बाई. तिला पूर्णपणे सुहासिनींचाच मान देतात आज अ. असं काहीच म्हणत नाहीत की हा होय.
म्हणजे म्हणजे कोणत्या म्हणजे कोणत्या बाईला म्हणत्यास तू. म्हणजे कोणत्या साठी कोणत्या बायकांसाठी असं.
समाजात आहेत ना देवाण गोष्टी समाजात ज्या महिला. किंवा ज्या पोरी त्या सगळ्यांना म्हणजे जा जा. ज्या मुलींचं लग्न झाले किंवा ज्या बायकांचं लग्न झाले ना त्या बाय बायकांना.
हा बार.
असं हम म ते आल्या दिवशी जाऊन कस सागत्यात. ना या म्हणजे सूवासनीचा मान या वगैरे मग ते. सगळ्याच घराात जाऊन सांगतात बर तेनी. जेवढ्या समाजात बायक आहेत नाही तेवढ्या सगळ्याच घरात जाऊन सांगतात की असं असं. तो मान तुमचा नि घ्यायला या उद्या म्हणून. भरपूर मोठे जेवण असते ते पण होय तो काल कार रम झाला आणि आज हा एक कार्यक्रम हा पण भरपूर बघण्यासारख असतोय कार्यक्रम.
होय.
हॅलो होय होय.
करते की.
होय भारी असते आणि काय मग.
म्हणजे.
हॅलो.
आणि काय न माझा आवाज ये.
हा.
हॅलो आता येत का. हा मग ते किती म्हणजे? तीन नंतर ना मग तीन नंतर ना ते म्हणजे कार्यक्रम बंद होते काय असं
म्हणजे नाही आता ते मुखवटा कने चारच्या नंतरच काढत म्हणजे घरात आता कस बायकांना पोळ्या वगैरे निवध द्यायला वेळ होतोयच की मग त्यांचं जस आवरून होईल तस नैवेद देतील तसं चार चार वेळेतच तात म्हणजे सगळ्या बायकांना बघायला मिळावी हिशोबात.
तर नाही नैवेद्य नैवेद्य द्यायचं आहेनी.
होय होय मेन जे देवूळ का नाही प्रत्येक घरात. नैवद्य पोचवायलाच लागतय. त्यामुळे कसं ते सगळं आवरल्यावर बायकांच्या हिशोबातच काढत ना त्यांनी. प्रत्येकाला मिळावं बघायला म चार वाजता. चार सव्वा चार ला आणि ते फिरत येते ना त्यामुळे कस ते गांधी पुतळा म्हणजे आमच्या इथे गांधी पुतळा आहे तिथे जायला ते वेळच होतोय. सात वाजत्यात मग आणि जवळ जवळ अर्धा पाऊन तास खेळताय ते.
हम् हम्म हम्म खेलत्यात पण का काय अंगातच आहे का.
ह चैत्यात. नाही नाही ती काठी असत्या त्या काठीने खेळतत मारून.
होय.
होय मस्त असतय ते बघण्यासारखं असतय तुम्हाला ते बघितल्या त्याशिवाय कळनार नाही.
हो ते बघितल्यावर म्हणजे आ तुला कस माहिती आहे तिथं म्हणजे तुला. तेवढा इंटरेस्ट देऊन ते सांगतेच म्हटलं भारीच असणार आहे.
भारी् आहे होय भारी असते मस्त असतय. तुमच्या इथं नसते का असं.
असं नसतंय आमच्या इथं म्हणजे ते र असं आमच्या इथं नसतंय.
समाजाच्या बायका आहेत का नाही तुमच्या इथं.
नाही तेपण माहिती नाही कुठल्या म्हणजे हॅलो.
देवांग कोस्टी.
ते पण माहिती नाही मला म्हणजे कोणत्या जातीच्या म्हणजे काय असते ते म्हणजे.
हा हा असुदे घ्या चालायचं.
देवांग कोष्टी म्हणजे एवढं माहिती नाही म्हणजे असं काय म्हण
हा कोष्टी समाज असतोय तो. असू दे असू दे चालायचं होय होय चालायचं हो ते.
आणि काय मग स्वयंपाक हा हा. स्वयंपाक म्हणाल आत्ता.
हा होय आता स्वयंपाकच करायचं माझा पण चालूय. हा करतो मी पण चालतय बाय.